काय चालू आहे की.
काय नाही बोला तुमच्याकडे कसं वातावरण सध्या.
आमच्याकडे काय पाऊस नाही. काय नाही कोरडं वातावरण आहे.
हो का?
हम्म तुमच्या इकडं.
आमच्या इकड आता हलका हलका पाऊस पडून गेलेला आहे सध्याचा.
हो का.
हम् हम्.
आमच्या इकडे काय पाऊस नाही. काय नाही नुसत हेच चालू आहे. ऊस पिक वाळायलेथ.
हा.
तेला आपण काय करू शकतो आता वातावरण तसं करायले ना.
हो ना ते आपल्या हातात प्र करती आहे ती.
हो ना हो ना त्याला आपण काहीच करू शकत नाही.
हम बाकी काय करत असता तुम्ही?
काही नाही बस आता आमच्या इकडे काय सोयाबीन घियाबीन पेरलंय. हम्म तर बसल होत आता काय पाहण्याची वाट. पाहत हम्म. मग काय बाकी दुसरं?
काय नाही हे पूर गेम खेळत होते,
हम् हम हम.
बघत होतो त्यांच्याकडे.
हा हा ह काय ते मोबाईलचे कड लागले पोरायला.
हो ना आता पहिल्यासारखे खेळ राहिले नाहीत ना.
हो ना नुसत मोबाईल मोबाईल मोबाईल.
ते काय पबजी अन् फ्री फायर वगैरे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती गेम भेटायलेत. केला.
होन होना. मातर त्याना काय म्हणजे त्याना म्हणजे असं म्हणजे शरीरावर किती त्याचा गैर आसर पडतो बघा ना तुम्ही.
हो ना ही गोष्ट खरी आहे तुमची म्हणजे कसं असं. डोळ्याचा त्रास बी माइंडसेट पूर्ण चेंज होतो.
हम्म म्हणजे असं दिमाग म्हणजे आसर पडतो बा
दिमागात पूर्ण नसत चिडचिडपणा राहतो अंगात.
हम.
मोबाईल नाही भेटला तर ते म्हणजे असं मोबाईलमध्ये अडिक्टेड झाले आहेत ना सध्या. झालाय एक मोबाईलशी त्यांना लगाव झालेला आहे.
हम्म मात्र असं म्हणजे तुम्ही गावाकड बघा ना आपण जोव्हा हे. शरीराचे खेळ खेळतो क्रिकेट कबड्डी हे ते. म्हणजे त्यांना असा दिमाग असा मोकळा राहते ना.
हो ना ते जुने खेळ जस की कुस्ती झाली क्रिकेट झाले.
पुन्हा शरीर तंदुरुस्त राहते. म्हणजे असं आपण इतकं मन लावून खेळतो की आपला दिमाग पूर्ण कॉन्सन्ट्रेशन न त्याच्यावर च फोकस करत ते. खेळच त्याच्यामुळं असा म्हणजे दुसऱ्या आता डिप्रेशनचा.
ते खेळ अशी होते की जसं म्हणजे असं तणावमुक्त होते दुसऱ्या कोणताही. ज्यांना येणार.
हो ना हो ना पुन्हा डिप्रेशन डिप्रेशनचा विचार नव्हता येत काय नाही येत.
जे करतय ते सध्या क्रिकेट तर क्रिकेट वरच फोकस
हा हा पुन्हा म्हणजे शरीर फिट राहायचं म्हणजे पचन क्रिया व्यवस्थित. ह झोप योवस्ती.
शरीरा असं अन्न पचायचं सगळं.
होन होन.
हे काय मोबाईलवरचे स्क्रीन मुळं डोळे खराब होणं डोकं दुखणं.
हम् हम हम हम. त्याला आपण काय करू शकत नाही ना.
आ -
त्याला काहीच नाही करू शकत ना आपण.
होवना. तर काय काही गोष्टी अशे असतात की आपण फक्त करू शकतो आपूण म्हंजे स्वतःहून केलं तरच आहे ना ते.
हो ना कसं आता आपण त्यांना सांगायला गेल ते ऐकत पण नाही.
हम्म म्हणजे पण आपण आपलंच वा आपण मस्त खेळायचं म्हणजे आपल्या शरीराची काळजी आपल्याला घेन लागलच ना स्वतः.
हो ना ती आपली पिढी होती की त्या टाइमला आपल्याला मोबाईल वगैरे काही कळत नव्हतं.
आपल्याला म्हणजे मोबाईल तेव्हा नव्हताच ना आपल्याकडे आपण आपल्याला मोबाईल कधी घेतला? आपल्याला एक एज लिमिटला मोबाईल भेटला की जव्हा गरज पडली आपल्या मोबाईलची तेव्हा मोबाईल भेटला.
ह तर मी बारावीच्या नंतर मोबाईल घेतलेला आहे.
हा आताच्या मुलांना तर डायरेक्ट म्हणजे पाचवीला चौथीला दुसरीलाच मोबाईल त्यांना. स्वतःची मोबाईल.
हा ते मोबाईल शिवाय जेवणच करत नाही ना.
हो ना आगदी मग म्हणजे पहिले कस होत म्हणजे मोबाईल दिल्यावर पोर रडायचे.
हा.
म्हणजे पोरं मोबाईल मोबाईल साठी रडायची. आता कस झालय. बाहेर म्हणजे खेळायसाठी मायबाप त्यांना म्हणजे मारतात आणि ते मोबाईल नाही दिला कि रडतात.
हो. आपण असं होतो की आपल्याला ग्राउंड वरून मारत घरी आणायचे.
हम्म म्हणजे की बा जेवणकर झोप
हा संध्याकाळ संध्याकाळ आपण दिवसभर गेम खेळत राहायचो.
हम्म आण आत्ताच बाहेर जायसाठी त्याला मारावि लागतें जाय बाबा तू खेळ बाहेर जाऊन मोबाईल सोड आता बस झालं डोळे खराब होतील.
हम्म दिवसभर ते आपण किती वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे खेळ राहायचे. दाबडुब झाला झाडावर चढणे.
हम्म त्यांना म्हणजे आपलं म्हणजे क्रिकेट हे ते खेळल्यान व्यायाम व्हायचा शरीर बी तंदुरस्त बनायच ना.
कब्बड्डी खेळत राहायचो पावसाळ्यात.
हम्म शरीरावर म्हणजे असं असं- माइंड स्ट्रॉग राहायचं आपला म्हणजे दिवसभर आपण फ्रेश राहायचो.
तणाव नाही यायचच्या कोणत्या गोष्टीचं अस ते टेन्शन नाही राहायचं ताण नाही राहिला त्याला.
सगळी व्यवस्थित राहायची.
हम्म हे आताचे जे ऑनलाईन जे गेम आहेत ना त्यांच्यात हेम खूप झालं पबजी मध्ये तर पब्जी मध्ये तर खूप असं वाईटच परिस्थिती असतात त्या मुलांची
हम्म डोळे किती खराब होणार आहेत त्यातात त्यान बघा तुम्ही
अजून बघाना म्हणजे पबजी त्या पबजीवाल्यांना फक्त सहा तास दिले तरी पण लोक असे. दुसऱ्या आयडी बनून बारा बारा तास गेम खेळत राहतात.
हो ना हो ना काय म्हणजे त्याच काय भेटण काय नाही काय म्हणजे उलट ग गलत आसार पडायला.
हा त्याचे दुष्परिणाम आहे.
हम्म तरी बी आपण करतो म्हणजे आपण मूर्ख च आहे म्हणा.
तरी बी आपण ते करतो आपण मुूर्खामध्ये झालो ना मग
हम्म म्हणजे आपलं आपल्याला एक तर समजलं पाहिजे की आपण करायलो काय म्हणजे समजूतदार वयात तरी आल्यावर तरी आपण काय करायलो. कशाच्या आयडीत राहिलो.
नाही तरी पण असं बघा तुम्ही गावाकडचे जर असे मुलं असतात ना ते शहरापेक्षा चांगले असतात कारण शहरांमध्ये फक्त ते मोबाईल आणि गेम वगैरे काही माहीत नसते.
हम्म हम्म हम् त्यांना असतंय म्हणजे शहर मुलांना थोड म्हणजे ओ नॉलेज असते. श अभ्यासाच एकदा तर मग त्यांचा
हा. फक्त ते म्हणजे एज्युकेटेड माणसासारखं
हम्म तरी बी त्यांचा दिमाग धिमत राहते बरं काय.
हा डीमच राहते ना.
आपल्या पोर्यांचं खेडेगावातल्या पोर्यांचं कसं राहते मन घोस्त ह जे होईल. ते होईल म जे होईल ते होईल करायचं करायचंच. आपलं कसं, आपलं आप पलं असा दिमाग इतका स्ट्रॉंग राहत ना, आर आपण कसं म्हणतो मित्राच्या भरोशा हा, तू टाकरे उडी, मग पोहा्यचं पाहुत शी क्ल पाहु ना आणि म्हणजे भीती नसती अशी. त्यांच्या भिती राहते, तिथे भितरी राहतात आपल्या मनात भीती नसते.
कोणती परिस्थिती आपण स्वीकार करू शकतो, त्याला म्हणजे असं घाबरत नाहीत.
हम्.
जास्त चलाव घेत नही.
होन होन.
कारण गावाकडचे मग, हा गावाकडे काम वगैरे शेती ईकड तिकड बघन आता पण ण गावाकड पण बघ तुम्ही सध्या की, खेळ वगैरे कोणी खेळ न झालय.
हा आप आता बंद झाले, म्हणजे आता कसं पोहरं शहरी करणाच्या इकड, म्हणजे कमाई करायच्या इकडे लागली काही जण. जे लहान लेकर आहेत, ते मोबाईल पहायच्या मागे लागले.
आणि जे होते आपल्या वयाचे, ते जे आदे
ते आता हां, म्हणजे त्याच्या-त्याच्या कामाला लागली ना शिकण्यासाठी. पुढ मोठं होण्यासाठी, नोकरीसाठी.
हम्म.
ह आता ते चालत आपण काय करू शकत नाही आणि आपण आता आपण जेव्हा गावाकडडे जातो, इकडून टाइम भेटल्यानंतर सुट्टी गिट्टी असल्या वर. त्या टाइम ला आपण खेळतो ना की मग.
हो ना आम्ही त आत्ता जरी गेलो ना तरी असं दिवाळी असली, पंचमी असली तर आम्ही सगळेजण गोळा होऊन दुसऱ्या गावाचे पोरं बोलून क्रिकेट खेळत राह
हम्मम्, मजा येती ना, म्हजे असं
म्हणजे एवढा असा नाद होता, आम्हाला एवढा छंद असायचा
हम्. आत्ता आपण गावकड गेल्यावर, आपण मोबाईल जास्त पाहत नाही. नुसतं अ
वेगळ आहे, ते आता ते पण तस बघण कमी झालं, पहिले कसं एकाच घरात सगळेजण गोळा होऊन
हो ना, हो ना, नईतर आता प्रत्येक जण आपापल्या मोबाईलवरर पाहतील. ह्म.
ह ह म्हणजे डेव्हलप, जे टेक्नॉलॉजी वाढत आहे ना, त्याच्यानुसारच माणसं बदलत आहेत.
होन -होन. याच्यामदि झालं पाहिजे बा मजी झालं पाहिजे म्हणजे काय की, आपला आप आपला दिमाग आहे, आपलं शरीर आहे, आपण आपलं म्हणजे बरोबर राहिला पाहिजे ना?
हम्म, गिरोस काही थोड व्यायाम केला पाहिजे.
सकाळी व्यायाम केला पाहिजे, एखादंबार आठवड्यात दोनदा तरी बाहेर खेळायला गेले पाहिजे.
हम्म, तर खेळ खेयला पाहिजे, असे खाली क्रिकेट तरी किमान
असं माण म म माणसांमदि वावरलं पाहिजे.
हम्म.
नाहीतर, काही म्हणजे असं हे नाही.
असं मंद राहते डोकं, नाही असं बा कुठ नाही तु
तसरा व्यवस्थित राहते बाहेर खेळल्यानं. डॉक्टर बी म्हणतात ना की, तुम्ही व्यायाम करा सकाळी खेळा. त्याच्यामुळ बसून राहणं हे येणं येणं चामच राहीन ते.
की नाही ते काही कामाचं नाही ना बसून राहिल्यावरती डोकं एक मजा मजे डीम पडते मंदर पडलं करा.
ते मंद बुद्धी
हम्म.
झोप येत नाही हो झोप येत नाही हो रात रात पर झोपत नाहीत हो दोन-दोन तीन तीन वाजे लो आणि उठत नाहीत बारा-बारा एक-एक वाजे लो.
हा ना आता ते दुष्परिणाम आहेते ना मोबाईलचे.
हम्म.
आता रात्यारभर नाही झोपलं तर मग दिवसभर झोप येती. मन लागत नाही कुठं. डोकत दुखत राहत असं दिवसभर.
चला मग बोलू नंतर.
हा चालेल चालेल.
हम्म. . हम्म.